हॅलो हा येतोय ना हो बोला सु हो येतोय सुब सायंकाळ
काय करता करतय काय नाहीस आवतय बाहेर गायचे आवरत हा नाही आज काही नाही आम्हाला नाही का
हो रोज रोजचं
नाही ना. रोजच भाजीच लय अवघड ये. काय करायचं रोज तेच प्रश्न भाजीला काय करायचं या दिवसाचं कस म्हणजे भाजी पण भेटत नाही ना भाजीच भेटत नाही
हा. स का गरमीचे म्हणजे गरमीचे एवढे प्रचंड आहे की भाजी कुठून भेटणार आहे हिरवा भाजीपाला सांगा काही म्हणा
तसं आहे ना
हम्म आणि एकाच नाही म्हणजे अस त्या पण जे
रोज काय करून देणार पण नवीन त्यांना रोज काय कुठल्या ब काही नाहीत त्यात पोर खात ना पोरांच्या वेली नक राहात हे नको ते नको असं पाहिजे तस पाहिजे काय बोलू मग हो रोज डेली टेन्शनपेक्षा एखाद दिवस असं फ्रीडम असं वाटतं ते माणसांचं बर एक वेळेस काम करून आ ऑफिसला की संध्याकाळी रिलॅक्स आपलं तसही नाही आपलं तीघी टाईम तेच
ते मस् सकाळ स्वयंपाक सायंकाळी एवढं म्हणजे असं आपला सापडत पण नाही ना आपण म्हणजे अस मेनू बनवून ठेवा तरी पण नस नाही आपल्याला वाटत नाही हे नका करवू ते नका करू आगबाजीला शिजवे इथे शिजवे प्रोत्साहन येतेत असतं चालू
आणि किती करायसाठीच काही वेळ नसतात लोक आपल्याकडून त्याला कितीही चांगलं करा हॉटेल सारखं झालंच नाही वाटत घरात बाबा आपण घरात तर काय असं पण बाहेरच चांगलं लागतं पोरांना पण आणि घरच्या न प ते बनवा तुमचा काय मेनू आहे मग आज पाव‌ का करायच अच्छ
हो हो तेच असं तस म्हणजे असं ते खिचू येत ना आपलं तांदळाच अस पीक
हा तेठीकच सांग पाव अजून ये नाही बदलत अच्छ
हम् जेवणात डिपेंड करतात जशी फूक राहिली तस सांगतात मग
हां मग फोन करला मला तेच बदलू का हम्
खिचडी असं खात नाही ना आमच्या इकडे रोज
अच्छा चालत नाही का हो नाही चालत
कसं आहे म्हणण डायबिटीस म्हणजे अस तानाने पण असं डायबिटीस म्हणजे अस वेट लॉस म्हणजे अस होत नाही ना त्याच्याने वजन वाढत मग काही नाही आम्ही म्हणजे असं भात खिचडी सवस तर खात नाही
का नकी त थोडस हेच करतात
अच्छा
कु वात खिचडी म्हणजे आज काहीच हा इथं थोडस भंडारा आहे आचा इथ देवाचा साईबाबाचा तर ना तिकडच आहे म ख खाणार बाहेरच बाहेर आपण विचार करत कायदशी माग तेच तेच तेवढंच काहीतरी खा वाटत नाही वृत पण शिऱ्याला पण चांगलंसत फास्ट फूड
आहे गरमीच तसच होतं पाणी प्याया जेवण खर असं वाटत नाही तस झालंय असच म्हण स्वयंपाक केलेला इतका पडतो ना पाणीचितकं भरपूर पिऊन घेतात
जातच नाही जेव माहि का जातच नाही जवघण रात नाही कुणाला पाणी सग गरमी जवढतात गर मी कररम
हा पोठ बरून जात ना पाणी पाणी करून आपण खात नाही म लहान मुलं केवढं खातील आपण त्यांना सांगित जेवण करत नाही जेवण करत नाही हम कसंच झालंय ते
बा दोन वर्षाची मु मु पण अस जेवण करायची तर खातच नाही अ्छ एक दोन वस खाते तेवढच पाणी ज
पूर पाणी पित
बरं पाणी तरी पित या टामा ा जीवनाच कस आहे चांगलंय हो पाणी पाणी नाही का पिलेलं कुठं पाणी चाललंय हे समजतच नाही किती पाणी पिलेय पाम
मी कमी पित ते जास्त देवसा आहेमचां
म पाणीच्यास् तहीजच माणस आला
मग त एवढा तिला स्वयंपाक वेगळा करावा आपला वेगळा करावा त खात नाही त अस झालाय ति सकाण ह् तुमचे मुलच
मला मुलं नाही आणखी
अचछाचछा अा फ्री य तुम्ही
ल्या खूपेन वगैरे थोडी माझ ष्टे असं आहे काय थोडं मग ट्रीटमेंट वगर
हा केस चग
दाखवलं खूप आत्ताच दोन महिने झाला आबतू झाले
अम आमच्या नंदेच पण तसच झालंत
त्याला बाई समजतच नाही
हा तस माझं पण तसच होत म्हणजे मला प्रेग्नेन्सी तसेच प्रॉब्लेम आले तीन वर्ष भरपूर दवा पाणी केले म्हणजे भरपूर दवा खाल्ली मग कुठे, मुलगी चाली म्हणून हो तसच हो मला लग्नाच्या तीन वर्षानंतर तीन वर्ष कंप्लीट झाल ते मग राहिलं एक वर्ष म्हणजे अस जण नॅचरली असं राहत नव्हत पटफत वाखा नाही केलं पण नाही मग एका डॉक्टरकडे गुण आला होता तेच,
नाही मला राहत नॅचरली फक्त ते टिकत नाही आता म्हणजे पाच काय ब्याची हस्ट माझा गर्मी वगैरे पण असेल त्याच्यामुळे पण होत अस
गर्मीमुळे म त पाणी
पाणी कमी राहत ना आपल्या याच्याांग त्रास होतो खूप त्रास होतो दुसर बदल
क
फॅशन सामग्री नाही पण काय की अशात होतो त त्रास
हो गोळ्या वगैरे चालू करेचे ना विटमिन वगैरे
केलं विटॅिनस केले मला थडा मळ वगाचा पण बासल
हा तेच म्हणजे असं थंडाव्यासाठी
नव्या सा घ्यायचं ते मी आता बघू सुरू आहेता ट्रीटमेंट सुरू आहे पैसे देतोय त काय होत
म्हणजे कस पालक पालकच्या भाजीमध्ये पण खूप प्रोटीन त्याच्याने सगळ थंडा वारा तशा दिला हो पलीिकसिट वगैरे मिळतं ना त्याच्याने तेछा
नाही एवं हॉस्पिटल राहे ना मला आता काच करा असं वाटं पंटाळा येतो मला बस तसच झालं होत त्या वेळेस नाही मला नाही म्हणून आपल्या गोळ्या म्हणून खूप तेवढ्या गोळ्या झाल्यात आता झा
एकच मुली झाली त्याच्यानंतरच मी नाही सांगलं म्हटलं आता नकोय मला एकच भरपूर आहे
आम्हाला एकच पाहिजे मुलगा मुलगी काही नाही पण थोडंस हिशोबसं एवढंच एवढंच आहे मला आणि मला कसं ते खाली बसून सम व त्रास वाढलाय माझा तस डिलीवरी झाली म्हणून खाली बसण होत नाही माझ तस होऊन गेल. अच्छा हो ते काही करा काही मनाचे त्रास होत हो मुलं कराय जेव्हा सोपे रा होत राह नाहीत ग जीव माझ तर पण एवढा आता तर ना वाटायला लागले मला तो कसं बस वाटलं आलं मला नकोच कुणी हॉस्पिटलला पण एकदा हॉस्पिटल नाही का लागल ना माग तर नाही मग सुधरतच नाही मा मी माझे सांगते हॉपटल गेली आर् हॉपटल द म करियर व इफेक्ट पडायला लागला ना माझ्या मला करियर पण काही करत
अजून पण म्हणजे खाली बसण होत नाही माझ्यातन
चा म्हणजे रोज डेली गोळी घ्या तेव्हापसून जायंत बंद नाही करायला लागल्यावर होत ते हो तस नाही बाकी आणखी
हम्म
काय म्हणतर ना चालत हो हो चालत ठेव का